हॅलो,
हॅलो बोलतीचं
आवाज येते का माझा. काय कराल लस जरा आवाज जोरात जेवली नाहीच वाटत, का नेटवर्कचा इश्यू आहे तुला.
नाही का येतोय तावात
हा आत्ता येतेय की, मला एकदम तुझं बारीककी आलाय ग म्हण म्हणलं.
आता येतोय आहे ना मोठा
हो हो आत्ता येतोय की.
हा बोल की.
काय म्हणलं जिम वगैरे चाल्यास बिझी आहेस. आम्हाला पण जरा वेट लॉस. अस सांग तू काय वेट गेन करतेस. मला वेट लॉसचे जरा सांग की? मला वेट लॉस करायचा आहे. तू जसशी हेल्थ कॉन्शियस झाल्यास, तू तुझ्या आरोग्याकड, शरीराकडे जस लक्ष देतेस. तर मला पण द्यायचंय आधी मी देत नव्हते स्वतःकडे लक्ष. आणि आता जरा जरा जास्तच हे झाले ग,
हदा स्वतःकड तुला एक सांगूतय स्वतःकडे ल द्यायचं बघ स्वतः आपण खुश तर सगळं बाकी जग खुश असा असतो.
हा बरोबर आहे. ज्याच्याकडे आरोग्य, आरोग्य आहे.
आरोग्य ही संपत्ती बरोबर, बरोबर. हा बघ, आता तुला. सांगायचे झालं जिंकला तर मी जाते ते तर तुला माहित आहे काय
हो,
हा आता तुला वाटत असेल की वेटगेन म्हणजे. फक्त वेटगेन करायचंय वे वजन वाढवायच म्हणजे, फक्त खायच खायंच खायचं असं काही नसते आणि व लॉस करायचाय म्हणजे. वजन कमी करायचं मग खाणंच बंद करायचंय असं काही नसत बघ. योग्य आहार घेयता म्हणजे बाहेरच खायचं नाही. आता तू चायनीज तुला तर चांगलंच माहित असणार आहे, कारण तुला तर उत्तमरित्या करता येते. त्यामुळे चायनीज मध्ये काय काय एक बा म्हणजे एक असा घातक घटक असतोय. कि त्याच्यामुळे आपल्या शरीराला खरच घातक परिणाम होतोय. बाहेरच खात्यात. मैद्याचे पदार्थ खात्यास, मग तुझं वजन वाढणार नाही ते कमी होणार मला
हा, मैद्याच्या पदार्थांन वजन वाढणार की.
हा, ते तर तुला चांगलंच माहिती, तू मला मागच्या वेळी सांगितल्यास, मैद्याच काय काय घातक परिणाम आणि तू तेच खात्यास म्हटल्यावर, मग तुझं वजन वाढणार का नाही?
काय बोललीस?
आता कसं असतंय सांग? वजन म्हणजे वाढतंय कसं? तुम्ही मैद्याचं खात खाय खात राहिला किंवा बाहेरच काहीतरी खाल्ला आणि सारखं सारखं तुमचं बाहेरच खाण्यावर
हा, अगं माझं तेच प्रॉब्लेम आहे, मी बाहेरच जास्तच खाते. म्हणजे मी घरचं जर आता म्हणलीस ना, जेवण वगैरे माझं कमी असते आणि घरी पण जेवणामध्ये मी फक्त भात आणि आमटी एवढंच. म्हणजे मला त्यामध्ये काही मिळतच नाही, कर्बोदकेच जास्त भेटतात. आणि नॉनव्हेज पण मी इतकं जास्त खात नाही पण भाताचं प्रमाण माझं जास्त आहे, आणि बाहेर म्हणजे पिझ्झा, बर्गर म्हण किंवा पाणीपुरी आणि चीजचे पदार्थ मला फार आवडतात अगं. आणि पनीरचे म्हणजे हच्या म्हणजे असं फॅटी फॅटी झालंय सगळं. म्हणजे जड जड पदार्थ झाल्यात, मिसळ म्हण, वडापाव खा, कुठं दालच्या राईस खा, हे असलंच चाललय.
नाही ग खायचं. वडापाव तर किती तेलकट असते तू बघितल्यास ना? बघ, घरात खा तू एक वेळ करून, घरात आईला सांग किंवा तू स्वतः कर. बाहेरच तेल तू कधी बघितल्या ते खाद्य तेल कसलं असतय?
हो हो हो.
ते किती दिवसांनी ठेवलेलं असतंय, साठवलेलं असतंय. आणि ते वडापावचा पाव. पाव तर तू बघितलीच असतील, आत त्याला कधी कधी बुरुशी आलेली अस कधी कधी त्याचा वास येतो
भिजवले जातात. चोवीस-अठ्ठेचाळीस तास भिजवून त्याला त्याचे ते त्याच्या जोपर्यंत जाळी नाही तोपर्यंत पाव बनतच नाही आणि पाव तर किती हानिकारक आहे, आपल्या शरीराला
मग आणि तेच खात्यास तू, मग तुझं वजन वाढणार नाही का? सांग बघूया मला. हे एवढं तुला माहितीय.
आणि वजन वाढलं तुला सांगायचं म्हणजे मला कळनाच मला एकदम असं काय झालं? एकदमच वजन वाढलं. अरे, मग मी माझ्या, तुला खरं सांगते आहारात माझ्या फळे नसतात, ज्यूस नसते म्हणजे असं हेल्दी असं काही नसतय.
नाही ग, हेल्दी घ्यायच ग, गाजर
मग मला तु जरा रुटीन सांग की, म्हणजे जिम कसं करायचं? किंवा वेट लॉस साठी मी काय खाऊ? किंवा काय खाऊ नये? असं काय म्हणजे आता पाणी तर मी भरपूर पिते सोड.
पाणी तर तुला प्यायलाच पाहिज. आता पाव साळा वगैरे चालू आहे. तू थोड कमी पिली तरी चालते, पण योग्य ते तुझ्या शरीराच्या म्हणजे ही एक-दोन लिटर, तीन लिटर, चार लिटर जेवढं तुझ्या बॉडीला सफिशियंट आहे तेवढं तू पाणी तर पिलीच पाहिजे, आणि मेन म्हणजे तुला खाऊ नये म्हणजे ते घरातलं काय खाऊ नये असं काय सांगणार नाही बाहेरच जे तु खातेस ना पिझ्झा, बर्गर, वडापाव जे म्हणलीस ना ते सगळं तू बंद कर. ते बंद केल्या तुला आठ दिवसातच त्याचा परिणाम म्हणजे इफेक्ट जाणवेल असं मी तुला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शक ते बघ आता तुला योग्य आहार सांगायचा झाला तर माझा म्हणजे वजन वाढवायचा मी तुला सांगते पहिला रुटीन बघ माझं
हा
उठायचं. उठल्यानंतर थोडस तर आपल्याला प्रोटीन म्हणजे प्रथिने पाहिजेल असतय म्हणजे आपलं खारीक, खजूर काही आपले ड्रायफ्रूटस असतात की नाही ते एक दोन तीन रोज खायचं त्याच्यानंतर थोडंस दूध दूध. तर बघ गरीबाच्या गरीब आणि श्रीमतो दोन्ही घरामध्ये हे दूध. हे तर तुला माहितीच आहे. म्हणजे साध आपण आप श्रीमंताकड किंवा आपल्याला म्हणजे. पण मिडल क्लास आहे आपल्याला म्हणजे झेपणार नाही आपल्या काही करायचं नाही. अ बघ ड्रायफ्रूट नसतील खारी खजूरच्या पेस्टा मध्ये. रेटमध्ये मार्केटमध्ये सहज बाजारात आपल्याला उपलब्ध होतात, ते तर आपण इझिली घेऊ शकतो. बरोबर
होय.
त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे जरी खाल्ली त्यात पण खूप प्रथिमा असतात. ते पण आपल्या शरीरला चांगलं आणि आता बघ. आजकालच्या म्हणजे जी आजी आजोबा आपले असतात त्यांच्या गुडघ्याला कि. ही असं म्हणजे दुखत असतात खाडं दुखत असतात असं म्हणतात ते. असं कटकट आवाज येतत.
अगं माझं तसं येतोय गुडघ्यातून अस कटकट आवाज येतोय.
हा मग त्याच्यासाठी सगळ्या सगळ्यात भारी कच्च शेंगदान आणि गूळ गूळ आणि शेंगदाणे. कुणाच्या घरात नसते का.
हा गुळानी शेंगदा मग खाला शेंगदा नाही खाला मग आपल्या. कॅल्शियम वाढते मग ते कॅल्शियम वाल्यामुळे आपल्या गुडग्यामध्ये तसा आवाज येतो काय.
हा आणि आपल्या हाडांना काय पाहिजे असते कॅल्शियम मग ते तू जर रोज एक मुठ हा. एक रोज मोठभर शेंगदाणे आणि थोडासा गुळ खाल्ली जे आपल्या घरात. इझिली अवेलेबल असते उपलब्ध असते तर. तुला म्हणजे बाहेर पिझ्झा बर्गरला तू एवढा पैसा घालण्यापेक्षा घरातच खाल्लेले काय वाटय.
हो हो बरोबर आहे आणि मोड आलेले कडधान्य वगैरे घ. जात असतात ना घरात इतकं कुठं पैसे जाते बाहेर जर. आता एक पिझ्झा घ्यायला गेल्यानंतर एकशे तीस दोनशे तीस तीनशे तीस. असं पैसे देतो ना ग. त्याच्यामध्ये ड्राय फ्रूटस महिनाभराच सगळ इईल अस वाटते.
हा तेच ना मनुके खा तु मनुके मध्ये पण असते अज चांगलं. आपण बाहेरच पळ खात नाही म्हणत असतू आग केळी खा केळीने काय वजन वाढत. ते कसं नसते एक जरी केळ खाल्लीच ना तू तरी बास होतय.
पण केळीन वजन वाढते ना ग.
म्हणजे असं नसते केळीला वजन वाढते पण किती केळी खावी. दोन पेक्षा जास्त केळी जर आपण रोज केली तर वजन वाढत असं असतंय ते. एक केळ, जर तू खाल्ली म्हणजे जे आता, सिझनेबल, म्हणजे आता, उ-आता आपला, उन्हाळा होत उन्हाळ्यात आंब्याचे सीझन असते, तुला माहीती, आंबा खायचा आपण म्हणजे ज्या ज्या सीझनला, जे जी फळं असतात, क् नाई, त्यां वेळी, ती खायची, त्याचा आनंद आपण घ्यायचा. आता पावसाळा आलाय, आता पावसाळ्यात कोणती- कोणते असतात, ते आपण घ्यायचं, म्हणजे त्याचं सेवन आपण यो ग्य रित्या करायचं. आता तुला माहितीय, केमिकल वगैरे मारून, काय आता सगळी फळ, तर काय, बारा महिने उपलब्ध आ
होय उपलब्ध आहेत आता, ते काय, औषधांवर सगळं आलेलं आहे. आता तुझ म्हण मला, हे पटलं, की प्रत्येक सीझनमध्ये, जे फळ असेल ते
हा. खायचं, त्याचा आनंद घ्यायचा आपण, आता आंबा, किती लोकांना आवडतोय? अंब्याच आता, सेवन करायच, त्यावेळी हा तेच, तर बघ त्याचा लोकं, ते म्हणजे कोल्ड्रिंक् र ऐकलीच असते, ते घेतात, ते माझा, पाईस काय- काय
अग, ते त्यामध्ये, जरासुद्धा आंब्याचा पल्प वगैरे, काय नसतोय, त्यात सगळं केमिकलच असतय अ गं.
हां, ते किती पावडर केलेली असत्या, एक चमचा त्यात टाकत्यात, ते आणि ते त्यातून काय बर्फ वगैरे देतात आणि ते देतात प्यायला, ते आपल्या शरीरवर किती घातक असतय, सांग बघू खाल्लं का? हॅलो? हा, येतोय-येतोय.
आयकालू ग, मी तुझं बोल की तेच कि, कोल्ड्रिंक्स वगैरे, खराबच सोड.
हा आणि पावसाळ्यात, तर आता, त ते
पावसाळ्यात, तर काय ते खाण्याला, योग्यच नाहीये.
हा, आता त्याच्यानंतर म्हणायला गेलीस, तर मग मी योग्य तो आहार घेतो, मग जस की आता, तू म्हण एक मोड आलेलं, कडधान्य त्याच्यानंतर मग दोन असं, म्हणजे मी नॉनव्हेज घेते, नॉनव्हेज सेवन आमच्या घरी चालतय, मग दोन अंडी, मग त्याच्यानंतर तर प्रोटीनसाठी, थोडंसं चिकन वगैरे, म्हणजे रेग्युलर नही, वीकमधून किंवा पंधरा दिवसातून एकदा. म्हणजे माझ्या शरीराला, जे सूट होते. ती मी घेते, पहिला तुला तर माहतीच आहे, मी बारीक होते, मी म्हणजे मला जास्त वांगी वगैरे, मेथी गवारी
तेच, सुदृढ झाल्यास
हां, म तेच, मला आवडत नव्हतं, खायला वगैरे. बट आता आपल्या, आता तूच बोललीस मगाशी, आरोग्य हीच संपत्ती. मग त्याच्यासाठी, तर आपल्याला, सगळं खायला पाहिजे.
म मी, हळू-हळूहळू ते चालते, तू पण बघ, मला असं वाटत की, तू बाहेरचं खाणं, थोडसं टाळ, म्हणजे मी पण किती खाते, हो कुरकुऱ्याच्या पुड तू बघितलीईस येस, माझ्या बॅग मध्ये, किती असतात.
अय, तेे तुला सांगायच राहिल, पॅकेट फूड, कुरकुरे म्हन चिप्स, वेपर्स आणि इतके -इतके पॅकेट फूड्स असतात, दिवसभर काय विचारूच नकोस.
हे पॅकेट किती-किती दिवस बंद असतय, त्यात ते हवा आपण पाच रुपयाच, आपण चिप्स घेतलो, तर त्यात चार रुपयाची हवा आणि ते दोन रुपयाची चिप्स
हा, हे मात्र बरोबर बोललीस. बरोबर आहे त्यावर. ते पण आपल्यालाच, ते खायची लई हाऊस.
हा, म्हणून ते सगळं बंद करायचं आपण. घरात
हा, म्हणजे एकंदरीत काय ऑइली फूड जास्त जातेत आपल्या शरीरात. ऑइली फूड, फास्ट फूड.
आपल्या शरीराला जे चांगलं आहे, त्याचं सेवन कर. शरीराला सगळ्यात भारी घरचं ताजं आणि स्वच्छ अन्न बघ.
हो.
त्यामुळे आपण सदृढ राहू शकतोय. आपण सदृढ राहिलो, तर आपलं कुटुंब सदृढ राहू शक ते, कुटुंब सदृढ राहिलं तर आपला समाज सदृढ राहू शकतोय.
की आपली मेंटल हेल्थ चांगली असते, आपली मेंटल हेल्थ चांगली असली की आपल्या आजूबाजूचं सगळं व्यवस्थित असते.
हा, तेच मी तुला सांगायला आता म्हणजे
हो, बरोबर आहे तुझं.
चल मग आणि बाकी काय?
काय नाही बघ. मग तेच म्हटलं आता तू मला एवढं सगळं सांगितलंस, आता मी जरा लक्ष देईन स्वतःकडे. आणि मग मला काय वाटलं ना, की अधून मधून मी तुला कॉल करत राहीन. जरा गाईडन्स करत जा मला.
होय होय होय. नक्की मार्गदर्शन करणार मी तुला.
होय होय, चालेल.
चल मग, ठेवू काय मी? जाणार आहे बाहेर. हां.